हॅलो? ऐकू येतंय?
हा, हा, येतय बोल.
काय करायली?
काय नाही, झोपले उघं तू काय करते?
मी पण काय नाही बसले जेवण वगैरे झालं माझं पण
हा हा
झालं का
काय म्हटते
झालंय जेवण सकाळचं अजून दुपारचं थोड्या वेळाने करायचं
ब
तु करते का नाही दुपारचं जेवण
हो करतेना हम
नेट बंद हे
मी काय करत नाही आता डिलेव्ह झाल्या म्हण तीन
होय होय हा हॅलो बोल हॅलो हो येत आहे ते फॅन जवळ आहे पण हं म्हणून आवाज आयकु येेत नाहीय
आता फॅनचा बाजला बसले तेव्हा
हा येत येत
अ बा आता डिलव्हरी झालीय ना तीने टाइम जेवते नाही तर दोनच टाइम सकाळ संध्याकाळ
होय आता ज कॉलेज किती झालंय
काय म्हटले
कॉलेज
कॉलेज हं
व्हंय व्हंय इथ म्हणजे पण किठ पूर्ण झालंय म्हणलं तुझं
आवाज नीट एकु नाही येत आमच्या लेकरांच्या आवाज खूप येतोय
लय हो
माझं रे माझ्या शिक्षण बारावी झालंय
बारावी दोन हजार कितीला झाले शिक्षण पूर्ण
अठरा
हं आणि कुठल्या शाळेत जायच्या तुम्ही
मी तर हे ना हरया काय हरेरे कॉलेज
हॅलो आवाज येत नाही व्यवस्थित
प्ले ग्राउंड जवळच लांब गाव
हो लांब लांबच आहे लांबच आहे. नाही कुठल साइड घितलं होत म्हणलं
मी आर्स
हा कुठले कुठले विषय होते त्यात
त्यात काय हेच आपलं अर्थशास्त्र परत अ मराठी हिंदी हिंदी नव्हतो मराठी इंग्लिश परत अ काय हे राज्यशास्त्र
होय खूप वर्ष झालं दोन हजार अठरा म्हटलं तर सहा सात वर्ष झालं कॉलेज सोडून तुम्ही
झालं, झालं. तेवढं झालंय.
होय, पुढं शिकायचं ना काहीतरी
परत तसं कोरोना एक झालं ना, तेव्हा कोरोनाच प्रेड होत लय मग म्हणून नंतर न मग सोडलं ऑनलाईन, पण काय घरी बसून होत नव्हतं परत लग्न झालं ना, लगेच माझं
हा. मग काय, तरी बिझनेस वगैरे काय तरी करायचं, पुढीलं शिक्षण कायतरी चालू ठेवायचं तसंच कसलं
बिझनेस काय, काय तर बिझनेस काय, तर चालू करावा म्हणते, तेवढंच हे करते, कायतर बनवावं करावं मग, तेवढंच होम बिझनेस होईल. उगच एवढं करायचं? परत गावी जायचं होतयं सारखं मला
अं नाही, असं जास्त इंटरेस्ट कशात आहे? काही म्हणजे, खाण्यापिण्याचं बनवायचं का, असं आपलं हे अन्न, वस्त्र, निवारा म्हणत्यात.
नाही, आवड काय, मला सगळं असं आवडतंय म्हणजे बनवायला, मग काय
पण सगळं करू शकत नाही ना आपण? ते एखादं कुठलं करू शकता, ते विचारते.
आता बघायच, आता पुढं पुढं कसंय, आता बाळाचा वागण
हो, बरं आहे, बघ.
तेच
हा
आता घरी ऑनलाईन बघून काय पण करते, फुलदाणी वगैरे
अं, ते पण ठीक आहे हो
बोला हो ना
हो नाही, ते पण ठीक आहे. बिझनेस आपल्याला कायतरी करायच.
नाही, नोकरी तर नसते ना तिथं, काम सुटलेलं तिला
हो, असतयं असं
हो, खूप म्हणजे आवड असं, काय पण बनवावं करावं
हो.
आरी वर्क आरी वर्कच पण केलंत, पण मध्ये एकदा ऑनलाईन बघून केलं.
हं, आणि कॉलेज अ कॉलेज लाईफ मध्ये म्हणजे खूप
झालं की जमा सगळं, हॅलो.
हा, कॉलेज लाईफ एक वेगळीच असते. खूप एन्जॉय वगैरे झालं असेल, म्हटलं.
हा, तेच तेच. ते लाईफ वेगळं. आता कसं लग्न झाल्याव वेगळं असतंय.
हा, मग आता पुढं ट्रिपला वगैरे गेलता कि नाही?
काय म्हटले?
कॉलेज कॉलेज लाईफ मध्ये ट्रिपला वगैरे कुठे गेलती की नाही म्हणलं
कॉलेजला काही गेले नाही, इथं स्कूल मध्ये हायस्कूलला असताना जात होतेे.
का? होय. कुठे कुठे गेलती काय आठवतंय का लहानपणीच? पाच सहा वर्षाखालचं काय आठवतंय?
वन वन भोजन असं कवा काय केलाय का असं गोल घुमट परत हेला आलमट्टी. वनभोजन वगैरे पहिला लहानपणी-
हा.
वन डे ट्रिप.
हा हा हॅलो.
वने डे ट्रिप म्हणाला हेला गोलघुमट म्हण अ हेला काय आलमट्टी धरण, कुडलसंगम
हा.
हा असं घेऊन जायचे आम्हाला.
होय. असं पिकनिक साठी म्हणजे ते गेले नाही का तीन चार दिवसासाठी वगैरे.
तेव्हा गेले की, ते कुठं कुठं गेले तेवढं मला पण म्हणजे आठवेना.
होय.
मी तेव्हा सातवीला होते मग तीन तीन त तीन काय चार दिवस गेलते की माझी बहीण होती एकटी.
हा. लहानपणीचं कसं सगळं वेगळंच असतंय. लहानपणीचा काय एवढं आठवत नसेल पण मोठ्यापणीच काल-परवाच पण आठवत नाही आपल्याला.
तेव्हा कुठे गेलो काय ते आठवत नाही असं काहीच.
गेलो होतो तेवढा आठवतंय. हा. अजून?
काही नाही अजुन निवांत.
मी पण फोटो वगैरे एडिटिंग नाही मी पण फोटो वगैरे एडिट करते, करायचा असेल तर तसं ऑर्डर देऊ शकता मला तुम्ही.
हो का?
होय, तुम्ही जसं म्हणताय तसं करु शकते हा. हो नक्की.
आता अजून कोणाच ऑर्डर्स वगैरे धरले का नाही का अजून सुरवात आहे?
झाले भरपूर जणांचे झालं चांगलं ते आपण आता बोलतोय म्हणून सांगाव म्हणुन सांगितलं मी पण करते.
आवाज नीट ऐकू येत नाही काय?
हॅलो,? मी पण हं, ऑर्डर वगैर झालेत, भरपूर ऑर्डर वगैरे झालेत. आलेत हो,
ठीके चालतय.
तुझ्याकड कसं ये, ते काय फोटो वगैरे, असं म्हणजे मला पाठव, म्हणजे मला कुठला
ह
तू कसं एडिट करती, काय असतील, तर मला पाठव, म्हणजे मी याला मला कसं पाहिजे, मी तसं तुम्हाला सांगते
हां हां ठीक ये, पाठवते म म्हणजे तुम्हाला जसं पाहि जे, म्हणजे तुम्हाला जस आवडतं ना, कुठ तरी बघितला असत, त्या पोल्युशन मध्ये असं पाटू सकतो, तुम्ही फोटो, फक्त फोटो एडिट जगात काय ते आजून काय-करायला, जमत थोडं-थोडं
हे माहती असते की, बॅकग्राऊंड वगैरे, जरा हे करायचं
हो, नही का, तुम्हाला जस पाहिजे, सांगा ना, तस मी ही करून देऊ शकते, तुम्हाला. माझ्याकड पण आहेत, पोज काय पोजेस कर- करून देऊ शकते, मी पण तुम्हाला फास्ट सेंड करू शकते, व्हॉट्सअप ला तुम्हाला जस पाहिजे, तस सांगा, तयार करून देते
हो हो.
हं आणि एका, एका फोटो एडिट करायला, तिनशे रूपये
तीनशे का?
हां.
अ, तर खूप कष्ट घ्यावं लागते ना, ते पण घच होत नाही.
ह्म, तेच की,
एक, ते सगळं खूप काय कराव लागत. लक्ष द्यावं लागत, मग कुठंतरी
हम.
त्यासाठी नेट बॅलेन्स पण, खूप जा, खूप जातो ना? मग, सगळं झालं तर नेट बॅलन्स पण, खूप जातो ना, नेट रिचार्ज हो, होउन जात, कमाई पण, व्हायला पाहिजे, तस
काय म्हंटली?
कमाई पण, व्हायला पाहिजे ना तसं, म्हणजे असं एकच, फोटोला एवढं पैसे अशे, म्हणतात. मग, ते फोटो आम्ही बनवतो, पण तस रेट आहे पण तस.
तेच की, वेळ लागतोय तेवढं, हे करायला
हो कमीत-कमी, ते एक अर्धा तास तरी लागते, एक फोटो बनवण्यासाठी झालं तर नहीं झालं तर, काय एका क्षणात, एक दहा पंधरा मिनिटात, होऊ शकत, पण असं नेट प्रॉब्लेम जर आला तर मग स चालू होत नाही लवकर
तेच बरोबर आहे.
हा
असतंय काय
होय अजून काय पुढचं म्हणजे तुमचं काय इच्छा आहे का म्हणजे असं बिझनेस वगैरे काय करायचं? का फक्त लेकरू मोठं झाल्यावर करायची इच्छा आहे.
हो हो चालतंय परत आता ठेऊ का परत बोला आपण?
ठीक आहे ठीक आहे ठेवा.